हॅलो
हां बोला की
हा कसला आवा
इकडं नाही तुम तिथेच काहीतरी नाही नेट असल्यामुळे आवाज येत असेल मग.
हा
हा कट व्हायलाआवाज तुमचा थोडा थोडा
थांबा हा दोन म आता येतोय?
हा यायला लागलाय.
हा म्हंजे ते भिड्याचा तवा असतो ना आपला
हां
त्यांच्यामध्ये ना तेल लावून ना, आपण आंबोळ्या कसा करतो, आंबोळ्या बघा पा जे पीठ असतं आंबोळीला
हम् हम
ते पीठ घालून ना ते पीठ घालून ना हे करायचं, अ म्हणजे त्यांच्यापेक्षा पातळ पीठ घ्यायचं.
हा आणि ते तेलात सोडायच असते ना थोडं थोडं.
नाही नाही तेेलात नाही सोडायचं ते आंबोळी तवा असतो ना त्यांच्यावरची आपण आंबोळी कशी टाकतो तसं ते टाकायचं घावण्याचं पीठ ते पातळ असल्यामुळे ते सगळीकडे लगेच पसरतात. ते पसरावं लागत नाही, हा पसरावं लागत नाही. म ते हे आहे ना हे एक ते करून मग मी परत एकदा फोन करू का? आवाज लय ना असं हे होतंय,
हा ठीक आहे चालेल करा कि.
हा